हॅलो हा काय चालू आहे त ज बस तू ह लाईट हाय व आमची म्हणजे विचार कर तू एवढ्या वाऱ्यामध्ये लाईट आली वया
अरे इथं वार नसून लाईट गेलेली काय सग इथं मच्छर बरडसतय सकाळी पण सकाळी पण चार वाजेपासून जा लाईट गेली तर त्याला फोन करू करू करू करू ते लाइईट लागली सकाळी सात वाजता टाकली
हा
एवढं परशान केलं होत
हो का
मास्तरला पण ल बोललो मग तेव्हा म तुम्ही असं सांगायचं नाही म्हटलं मग ऍडमिशनच्या वेळेस चोवीस तास लाईट असती चोवीस तास पाणी असतं चोवीस तास सगळ सेवा असत्या असत असत म्हणलं आणि ऍडमिशन नसते घेतलं म्हण
हम्म
माहित नाही सांगायचं काम आहे म्हणे सांगायचं काय म्हहि मग काम मी कंप्लीट करा म्हण खाली बलायच आता हा आ लाईट आली आतां
हा
तू जडपडंत वा हाई
हो ना आता काय
राजाला केलता मी फोन म्हणलं काय चालू आहे काही नाही काही फोन बीन बरे कोणलं रे हा बरे म्हणी पहिल्यापेक्षा बरे म्हणी पण ते आवेल म्हणे बर्डे उद्या आहे ना तुझा म्हणलं हॅपी बर्थडे ते पोह ना दिात पोह पाहिला
फोणच नाही पाहयला ते दुसऱ्याच कामात होते
हम् कामात आहे ना आज लई त्यान फोन नव्हतं पहात
हम्म मग बाकी काय डा
बाकी काहीच नाही बता पेपर वगैरे देऊ सतराला
सतराला पेपर आहे ना म्हणजे किती दिवस राहिल आज किती तारीख आहे चौदा पंधरा सोळा तीन दिवस राहिली आबे पेपर आले तरी बघाव असा तीन दिवसावर पेपर आला म काय वाटायलय का
सांभाळायला अभ्यास कराव वाटत नाही काय सांगायच तुला
एवढं बोर होऊन गेला डायरेक्ट मनच लागत नाही असं अभ्यासाला पेपर वगैरे द्या आभ्या जायचं वाटतं त्या दिवशी घडी घडीच्या दिवशी पार्टी देतो म्हणतो घडी जायच म्हणतो काय करतो काय माहीत आता
काय करते काय माहीती त्याच त्याला माहित आता
हा आणि ते का सतरा लग्न म्हणतो घडीत म्हणतो सतराला पार्टी देतो
कसं करतो काय माहित
हा
आणि ते महाबे जाईन तू राहायचा
मी येणार आहे ना मी येणार आहे पंधराला
पंधराला आमल्या म्हणी उद्या येतो म्हणी उद्या फिक्स नाही अजून पण येतो म्हणी अस आता मी दुपारा बोललो सोबत तर येतो म्हणे. अ ह हा फिक्स नाही नाही फक्त तेवढं त्याला म्हणलं सकाळी म्हणलं मग लवकर.
हा
म्हणजे पाहू म्हणजे अजून बर चालल आता काय
हम्म हम्म
म्हणंतर आब्या जायच्या त्या दिवशी
हम्म शिव घेत ना आता सध्या त आठ पंधरा आठ दिवस येत नाही पाहिजे आताच्यात काही पेपर आपले लेट आहेत ना.
हा एवढा एवढा महिना येत नि आपला जवळपास एक तारखे लि हो आणि सतरा, आठरा, एकोणीस, वीस, एकवीस, बावीस चार चार पाच दिवसां बावीस तारखेला
बावीस लागा
हा बावीस ला काय चार वाजता ट्रेन आहे मला संध्याकाळी
हो का
चार ला बसला दुसऱ्या दिवशी बारा एकला उतरत
हा
वीस तास लागता ना. हा
बापा लई टाइम लागत रे. ते झोपून जरी जायचं म्हणलं तरी भंड मारतेय रे
हा
तेवीस तास म्हणजे कस झोपून जरी जाग असलं तरी पण लय लय भंड मारते ते
नाही स्लीपर गाडीली काय झोपून घेतलं का एकदा काय टेंशन नाही
हम्म इकूण हिंगोलीन जाते का हिंगोली अकोला
गोलीवरून येति तीकणती ह त यशवंत एक्सप्रेस काहीतरी
हो का
यशवंत जंक्शनल उतरते
हा हा
बँंगलोर द जंक्शन
हो का
बंग्लोर मध्ये लई भरपूर चार पाच
हम्म. ते असं एक हे य ना रे असं बा की मोठी सिट्टी असल्या वानी म्हणजे की
मोठो व्हायला पाहिजे होत कनी ती डायरेक्ट
हा मग ते विचार करण मग राजधानी मध्ये जिल्हे किती जिल्ह्यापर्टेशन असणं
ते आता कोलकातत्याची राजधानी ना.
हम्म. कोलकता राज्य नाही ना रे.
का कर्नाटक कर्नाटक कोलकता येत मा तोंडात.
कोलकत्ता्याला कश काय मॅटर झालते यार त्या दिवशी कोणतरी म्हणी कोलकातता राजधानी आम्हीच म्हणू लागलो तूच
माणस व्यक्त झालता वाटत.
हा तू आपण म्हण लागलो कोलकाता राजधानीचे. आणि सुयोग म्हण लागला ते नाही नाही सुयोग म्हण लागला ते काहीच नाही शहरे म्हणी.
हा तो म्हणतो शहरे न मी म्हणतो राज्यय असं ते कोलकत नी कोलकत्ता बी राजधानीये कशाचीतरी.
कोलकता राजधानीये का?
हा कोलकत्ता पण राजधानीये फक्त ते कोलक कर्नाटकच्याऐवजी मी कोलकता बोलले गेलो असं झालत माझ्याकुन.
हा.
कर्नाटकचे राजधानी बॅंगलूरे.
हा कर्नाटकची राजधानी बॅंगलूरे.
हा कर्नाटक बॅंगलूर आता फर्स्ट टाइम जातोय मी आता बॅंगलोर ला.
हो का?
याच्या आधी अजून गेलेलं नाही मी.
अर तू तर बँंगलोरला गेलेला नाही. तू बँंगलोरला गेलेला नाही मी पुण्याला गेलो नाही आत्तापर्यंत.
नाही मी पुण्याला गेलेलोय. पुणे पुणे गेलोय मुंबई गेलोय.
पुणे मुंबई मी एकदाही नाही गेलो. माग एक चान्स आलात ते बी हातातून घातला.
मी जम्मू आणि काश्मीरला पण जायेले.
जम्मू काश्मीरला आता कवा ते पोरासोबत गेलो त गेलो ट्र्रीप निघाली त कुठं कवा.
नाही मी मम्मी पप्पा सोबत गेलो होतो.
हो का?
जम्मू काश्मीर. ते फक्त तिकड देव देवधर्म केलेले सगळे.
हा.
केदारनाथ वगैरे बद्रीनाथ काय ते.
हा बद्रीनाथबी हा हा ते का?
हम्म ते ऋषिकेश देवामुळे महा नाव ऋषिकेश पडलेलय.
हा.
तिथं होतो मी ति तिथ मग ते कोणतरी ट्रिपमधून जे होतं का ते बोलल होत म्हणी याचा नाव रुशिकेश ठेवा म्हणून मग महा नाव ऋषिकेश ठेवल होत.
हो अर ते ते कोण तू कोणी होता कार ते हा ती वाटते त्या याच होत कानू. चौधरीचं होतं गाण. अनुष्काच ते कोणतरी ते आता ते अटॅक झालता बघ तिथे कोणच तरी कोणतरी सोयरा होता.
अटॅक झालता.
तिथं आरे नाही नाही सॉरी सॉरी ते इकड मी ते हे नव्हता का झाला का जम्मू काश्मीरला आता. अटॅक माग.
हा
तर त अटॅक झालत ना तर त्या अटॅकच मला वाटलं त इकड नाही इकलडा म मित्र होता एक त्याच काका होताथ त्यात म्हणजे अटॅक ते अगोदरच्या दिशरी टणालती तिथून हा तिथच तिथच ते जे मारले का तिथे गोळ्या मारल्या का त्याच ग्राउंडून ते रिटर्न आलेते पहिलगाम अटॅक
हो वाचले मग ते
म्हणजे एकच दिवस अगोदर हे अमरावती मित्र बरोबर आहे मी तिकडे होतो अमरावतीला हम्म तिथला मित्र होता ती एक एक वर्ष झाला वाटतय आता हा एक वर्ष नाही र एक वर्ष झालने वाटतय रे
झाला असन रे
अशा पावसाळ्याच झालता ना वाट ते अटॅक पावसाळ्यात का हिवाळ्यात एक वर्ष नाही झाला अजून हम्
कळल
हम्म
ल आमचा कुठं कोण होतो बाबा तेवटया लांब
नाही नाही आत्ता काळात ते इकड बोक्से मित्र होता बोक्से आडणावाचा होता
त्याच त्याचा काका का मावशीचं कोणतंही होतं मावशीच्यामध्ये काका असतेच ना
मी फक्त एवढी हे खालची हा मावशिला कागत म्हणता मी फक्त भारताची खालची साईड आहे का या खालच्या साईडला निघालेलो.
हम्म इकड कर्नाटक तामिळनाडू हे चेन्नई
गोवा गोवाल पण जाणार आहे एखादयावेळेस
गोवाला ले गोवाला मग पोहण सोबत रे अशी नाय मजा येत
कोना सोबत नाय एकटा
पोरा सोबत बी एकटं बी नाही म्हणेजे की बा पोर पाहिजेते रे
पोर पण कसे पाच मिनिमम पाच जणचे वर तरी पाहिजे
हमम
नाही एक दोन जना बि काही मजा नाही
एक इरटिकच पाहिजे
हा सात आठ जण
मंग बाकी
बाकी काय आता हे बसायचं काम, झोपायचं काम,
आवरली शेतातली काम?
शेतात काही कामच नाही सध्या. मी शेताकडे गेलोच नाही शेताला गेलोच नाही अजून
गेलोच नाही एकदा गेल फक्त ते बी सकाळी संध्याकाळचा म भावासोबत गेलो दूध का काढलं गाई बांधल्यान आलो
बरे बाबा आमच्या एढ कामच चालू आमच्याकड अजून काम चालू असेल.
पाऊसच नाही पडना शेती काही कामच नाय सध्या.
आमच्या कडे पाऊस नसला तरी काम करत्यात कामच लय राहतात बाबा
आमच्या कडे सध्या काम नाही तेवढं.
मंग आता काही नाही तर पेपर तर आले पाहिजे टाइम टेबल व्यवस्थित आपला मंग रुटीन नुसार. जवळपास तीस त्या नंतर झाला माहिजे.
हम्म चल ठेवतो मंग.
हो चालत.